हॅलो
हम्म बोल
हॅलो
बोल कि
मी त्या ते तुला करायचं आहे ब ते पाण्याचं ते मो मोटर बसवायची काय असंच पाणी उघडं ठेवणार आहे मोटर बसवून पण ठेवायच काय असंच ठेवायचं उघडं पाणी
पाणी ते तटून राहिलं क नाही तसच त्यात की तेन व्हत्या त्यामुळे फिरता असत ते पाणी
फिरत असत तर म तेच तेच पाणी येणार गं सुमे
येऊ दे की त्याचा काय विषय नाही. मग कारण जा तस असते कि तेच तेच पाणी येते की आपण रोज चेंज करायचं तस थांबलेल्या पाण्यात ते वाहून तर जातयं. चाल.
ना पण चेंज मग आपण चेंज करायचं गं पाणी.
हिरहा तस करूया मग. पण उंच करायला पाहिजे ते.
मी कसं मारू सांग आता कशाच आपण तयार करायच सगळं घरात. अ हे ज आता ज्या शेपच तुला पाहिजे क नी, ते खाली ठेवायला काय पण असू दे कळते काय.
हम्म.
म्हणजे आता असं गोल पाहिजे किंवा असं मोठ चौक गोल म्हणजे परातिगत पाहिजे किंवा काहीतरी असते कि वेगवेगळ हम् तर शेपच कायतर आणायचं तश शेपच काय पण मटेरिल चालतयं म्हणजे पराता त चालत्या नाहीतर काय तर दुसरं असल चालतयं हे ज यज करून तयार कराता येते सिमेंटच. हम्म. कळं काय. लेट नाही उदया येतंय वाटत.
तीनच. तिन चं.
काय.
स्टील चं चालतयं काय?
स्टील समतंय ते काय इल ते घ्यायचं नाही का परमनंट शे पुत्या पुरता
हम्म. मी त्याला चिटकूनं बसायची ते.
चटकून बसायचा ज च लावणार नाही.
म.
त्याला सेफ्टी पण करणार की चिटकून बसाय नको मध्ये पा वरती कागद घालायचा. प्लास्टिक च. प्लस्टिकचा कापड नाही चालत कागद घालाला लागतोय. हम्म.
आणि ते पोत आहे काय हेच. सुती पोत आहे काय.
ये पॅटिक चे हयात बघ तांदळाचे तेन असं
हम् हम सुती पोत पाहिजे सुतळीच
तसलं नइ
हम्म आणतो असल तर हं.
ते कशाला. वरलं झाकायला?
सिमेंट हाय काय सिमेंट
आसल की
असल की काय असल बेल असलं तर ते उशर धुळा
आजी सिमेट. काय गरमी.
सिमेंट नसते का घरात सुमे कारण ते खराब होतय एअरच्या कॉनटेट मध्ये गेल्यावर. नाही नाही नाही
हम्म
सिमेंट तू तू कुठला कलर द्यायच ते नंतर पांढरकर काळ खर त्याला स्ट्रॉग कराय नको पहिला
ते उंच करायचं खरं ते
कठला कसला पाहिज शेप कर चाल येत
अग ते नव्ह म्हणा लागलो मी हाईट व पाहिजे ठेवायला ते हे कस ठेवणार
हायटवर पाहिजे म्हणजे? तस पाहिजे व हाईट वर ठेवायला किती हाईट ला पाहिजे हम्म
काही पण नाही मिीडियम ग
मीडियम
एक साडेतीन फूट चार फूट
साडे तीन चार किती हुतंय महिये काय तुला येड्या तुझ्या तुझ्या कंबर बर एवढं व्हायचं
चार फुट
तुझ कंबर एवढा पाहिज?
नारपुट वर बणंतना
चार फट म ज तूझा
खांदा एवढं ग
एढो होच तेवढंचं मग झाडालाच नट उदग मग तरर
हा
झाडालाच पट खय काय
हं?
झाड कुळया काय म्हणलं डायरक्ट
कुठल्या झाडाला लटकवती
नाही वरती
तेवढं म पाणी बदलाय येणारय व्हय ते? किधर मी काय
झाला सेव.
होय बरोबर आहे
हॅलो मी जे म्हणालो की नै डेकोरेशन साठी पाहिजे. ते डेकोरेश मी जे म्हणालो ते डेकोरेशन साठी म्हणालोय. एवढ्या वर ठेवून चालणार नाही ते हेवे ते हेवी होणार ते वज्ज होणार ते.
होय
एवढा वरती कशावर ठेवणार मग पतऱ्यावर ठेव जा की डायरेक्ट काहीत भांड त्यात पाणी भरून.
उन पाणी काय पातळ्यावर साारख्या चढणार आहे.
नाही नाही आपण एक्सचेंज करायचं शिडीने सारखं उतरायचं आठवड्यात
ह एक दीड फुटावर करूया.
तसं नाही गं सुमे, मी काय म्हणतोय पक्ष्यांसाठी स्पेशल काय तर व राहायसाठी रेग्युलर. पक्षी तिथ येणार नाहीत त्या झाडाला अडकवायचं डिझाईनच काहीतरी कररूया पाणी त्यात असलेलं. आणि मी म्हणालोय कायसा
मांजर ते नेऊन पितात थोडं पाणी.
कुठं? अंम.
हम् ते एक एक फुटावर केल्यावर एक दीड फुटावर केल्यावर
पाण्याच ऱ्हाऊ दे. ते पाण्याच वर आडकूयाच.
किती मिन झाल्यात बघ.
पालाच वळ अडकू्या.
ये बाई मला तुझी टाणलीस हे एक करायला. एवढ्या कि वेळात मी केलो असतो ते तयार, उगच सांगितलं बघ तुला, दोन तीन दिवस झाले तेच विषय.
मी काय आज काढले. तवा च मला सांगितलेलीस तु मी तू मला,
करायच बोंमबल सारखं, चेंजस करायचा प्लॅन,
म आयडी जसं सुचवल तसं मी सांगनार ना.
तुला किती वाजता आजून सुचवणार आहे?
असं जेवढं डेकोरेशन करायल तेवढे एक्स्ट्रा करूच वाटतय मला.
तळ पहिला
खर सुमे ते मी जे म्हणालोय कणी हॅलो.
ये मला त्याचा उपयोग पण पाहिजे आणि मला डेकोरेशनसाठी पण पाहिजे आणि उपयोग पण व्हायला पाहिजे तवा त्याचा करून फायदा आहे.
कुंडी सारखं पाय होणार नुस कुंडी त्यात पाणी म्हणजे ठेवलं तर चालतय. ते पण पक्ष लय उंच आं.
डब्बल करायचा.
कसं पायस करू तुला? हम खरं ते वर उंचा ठेवता येणार नाही वज असणार हेवी होणार. कळ काय? म्हणजे कुंडीगत.
मोट पई असत्या बती एकदम मोठी असत्या बती.
अबा अस कर वरती काय त्याच्यावर हे असतय बघ काय कायतर बाउल घे प्लास्टिकचा सलांची बाटली आण.
आमच्या ती पईप हाय म्हणून.
कुठली?
मोठी च्या मोठी
कुठली मोठी च्या मोठी?
हित बाघित
हा तसली वय तसल्या तसलं काय यूज कर
हा.
तसला काय युज करणार नाही ग.
खुळी, ती पाईप भरून सिमेंट घालायच.
आणि मग काय करायचं?
त्याच्या आत पण कागद लावायचा.
ते पैप भरून सिमेट लावायच त्याच्यावरती कागद लावायचे आणि त्याच्यावर
तेथे व्हायच.
काय ठेवायचं मी गेल्याल होय.
हम्म.
थांबव. त्याच्यावर ठेवता येणार नाही ग.
ए मला सगळी कडन विचार कराय नको, मी मी गेलेल सोमे असा करत्या थांब ठेव जरा ठेव